आवाज येतोय का गं?
हो हो आवाज येत. ततय कशी आहेस?
काय खूप दिवसांनी कॉल केलास?
हो म्हटलं जरा बघाव तुझं काय चाललं.
अग मी तुला आता कॉलच करणार होते तोपर्यंत तुझाच फोन आला मला. अग काही काहीतरी मगाशी माझ काम होतं, हा आता उद्या आता, माझ्या सुट्ट्या लागतील ना.
अ हाहा!
आणि माझा चालू होणार बघ. मग आता सांगते आंबे आणलेत घरात. आता आंब्याच, सीझन आहे आहेच की. म आंबे, फार आहेत घरात. आंब्याचं काय बनवायचं, काय बनवायचं म म्हंनलं तुला एखादी रेसिपी विचारू या आंब्याची तुला कुठली येतात.
अगं भरपूर येतात रेसिपी आता तू आंब्याच म्हणजे अगं आंब्या ते म्हणजे. खूप रेसिपी आहेत आंमं म पोळी करू शक तेस किंवा आमरस. करू शकतीस.
आमरस नाही आमरस बनवून, बनवून, खाऊन तर नको झाले आंब्याचा आम्ही शेक बनवला. शेवटी मी शेक पण पिला, परत आमरस पिला, आंबा कुल्फी, एकदा ट्राय केलेली तुला कुल्फी जमता काय आंबा कुल्फी मला इत की अशी जमली नाही ती. पण ती ट्राय केली मी शेवटी मग त्यानंतर, आणि काय नाही पण आता तु मला तुझ्या पन काही, काही, म्हणलं आंबा पोळी पण बनवतेस तू?
हो आंबापोळी पण! बनवते. आणि अ
आणि काय, काय, बनवतीस ते सांग. म मी त्यातले एखादीच ठरवीन आणि सांगेन की तू मला ह्याची रेसिपी सांग. गुगलला सर्च करायला काय नाही ग. पणजे परंपरागत म्हण म्हनलं किंवा आपल्या जुन्या जुनी जी लोक बनवत होतीत. कसं. तस टेस्ट ना आता नाही आता हॉटेल रेस्टॉरंटवाली काय सांगतात रेसिपी पण. ते हे घाला, ते घाला, ह्या फ्लेवर्स घाला, ते व्हॅनिला इसेन्स घाला, असल नको आहे ग म्हणजे घरच्या घरी काही. तरी चांगल हेल्दी आंब्याचा तो
हो, हो ते तर आहे. आंब्याचा फ्लेवर मग ते सांगते फ्लेवर साठी का नाही आंब्याच पोळी पण छान आहे, म आणि तू जास्त दिवस टिकवून पण खाऊ शकतीस. आंब्याची पोळी. आणि आंब्याची वडी, सुद्धा तसच आंब्याची वडी सु येते. ती सुद्धा तु म्हणजे. छान लागते, एकदम मस्त लागते, आणि म्हणजे बनवायला पण काय एवढे जास्त हे नाही. लगेचच होईल म तुला आधी हे हा आंबा पोळी सांगते आधी नंतर तुला आंबावडी पण सांगते, आंबा पोळी खाऊन घे एवढी मग- हे जास्त प हे नाहीये. तु लगेच करू शकते. एवढं काय करावं लागत नाही आंबापोळी मध्ये म आंबापोळी तुला सांगते आंबापोळी- क काय करायचं- अ आपण पीक- पिकलेले आंबे घेतले, त्याचा गर काढून घ्यायचा. हं. मग गर काढून घेतला आता एक वाटी गर असेल तर तो अर्धी वाटी- किंवा तुला जसं गोड हवय तसं ते आपण घेऊ शकतो. तूप -साखर ऍड म्हणजे त्यात- घालू शकतेस कारण कस आहे ऑल ऑल- आधी आंबा गोड असतो. त्याच्यामुळं - अ ते -आणि साखर जास्त आपण टाकली तर फारच गोड होईल. म ते जास्त गोड असं बरोबर वाटत नाही. आ -आंब्याच्या- हा आंबा किती गोड आहे ना- त्या हिशोबान तू साखर घे आणि हे सगळं तो आंबा आहे ना? साखरेमध्ये- शिजव चांगला.
बरं.
शिजवल्यानंतर ना त्याचअसं थोडस घट्ट आणि थोड पात- तर म्हणजे मिडियम मि जमतंय आरोही, ते मिडियम मिक्चर - तयार झालं, की त्याच्यामध्ये तू वाटून म्हणजे वेलची टाकायची वेलची वाटून टाकायची. आणि चांगलं ते- एकजीव झालं, की गॅस बंद करायचा. आणि लगेचच अ ते- म्हणजे आळून द्यायचं नाही. आळाई आळल की मग- ते होणार नाही. म ते लगेचच एक- ताट घ्यायचं त्या ताटाला तूप किंवा तेल लाव. आणि त्याच्यावर- ते मिश्रण ओत. आणि ते मिश्रण सगळी- तिकड असं पसरव. म्हणजे ते. सगळीकडे अस ताट ताटाला पसरवता आलं पाहिजे. इतपत. ते मिश्रण झालं पाहिजे. शिजून मग ते पस सरवलं की ते ताट उन्हात ठेवायचं.
उन्हामध्ये.
ह उन्हामध्ये वाळवायचं आण ते. आपोआप निघते पोळी.
बरं.
अस प्रत्येक म्हणजे प्रत्येक ताटाला तूप लावून ते त्याच्यावर ओतायचं. जरा असं पसरंवायचं. चांगलं. आणि उन्हात. ठेवायच जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मेडियम अस ठेउ शकते, आणि तू कितीही दिवस ते ठेवून खाऊ शकतेस त्याला काहीही होत नाही.
वा अगं.
किती सोपीये बघ आणि अ हा आणि वडी कशी करायची ते तुला सांगते. आंब्याची वडी आंब्या आंब्याची वडी गं.
हो ते अगं आम्ही ट्रिपला गेलेलो का एकदा तिकड कोकणगड असं सिंधुदुर्ग तिकडं आणि. हा. आणि तिथ आंबा पोळी आणि. अ मी आंबावडी मी ट्राय केलेली. तिथली अगं इतकी छान लागली ना अंबावडे, पण मी त्याच्यानंतर कुठंच खाल्ली नाय, मला मिळाली पण नाही. खाल्लीच नाही मग आता तुच रेसिपी. ती सांगतेस पण मला आवडलेली ती. आ आता तू रेसिपी सांगतेस तर तू सांग मग मी करून घेईल. करून बघते तशी कसे होते काय. आंबावडीची ना.
हो हो.
ए ते एक मिनिट गं दीदी. अ आंबावडी मला एक म्हणजे शंका आहे आता आंबावडी बनवतेय ती किती वेळ दिवस टिकणार काय खराब होणार लगेच.
नाही नाही खराब नाही होणार टिक टिकते ती एवढं काही खराब होत नाही., कारण आपण कसं शिजवून घेणार आहेत.
फ्रीज ला वगैरे लावायला लागते. ठीक आहे काय आता ना आंबापोळी पण फ्रीज ला ठेवायला लागते.
नाही नाही ठेवलंच तरी चालेल तशी पण टिकू शकते. किंवा तरी जास्त आणखी जास्त दिवस टिकाय असेल तर तू फ्रीजला पण ठेवू शकतेस.
बर बर मग तेच म्हटलं आता एवढं आंबापोळी आणि हे म्हणजेे ते टिकवणं पण तितकंच महत्त्वाचं ये आहे ना.
हा.
हो चालेल. तुम्हाला सांग आंबापोळी आंबा
हा आता आंबा वडी काय करायचं. आंबाच रस घ्यायच. दोन कप
म्हणजे आमरस
हा आमरस आ साहित्य सांगते मी तुला त्याच्यासाठी काय लागणार? म आंब्याचा रस हा दोन कप आणि साखर आपण जसं आंबा गोड आहे त्याप्रमाण जरी एक दोन कप पाय तर त्याला एक कप किंवा दीड कप तू घालू शकते आंब्याच्या गोडावर राहणार ते. हा तर एक कप खिसलेला नारळ म्हणजे ओला नारळ पाहिजे आपल्याला खिसून घेतलेला. किंवा तीन चमचे वेलची पूड आणि काजू किंवा बदामाचे तुकडे ते आपल्याला कसं ऐच्छिक आहे गार्निशिंग ला तू करून घालू शकतेस. किंवा ते ऐच्छिक काय नाही घातलस तरी, चालेल. तसं काही नाही. मग आता काय करायचंय एक नॉनस्टिक नॉनस्टिक कढई घ्यायची हा नॉनस्टिक कढईमध्ये एक चमचा तूप घालायच. आणि त्यात नारळाच चव तो घालून दोन मिनट त्याला चांगलं भाजायचं म्हणजे परतवायचं.
बरं.
टाकल्यानंतर त्यांच्यात आपण जे आंबरस केलाय किंवा आंब्याचा रस घेतलाय. तो रस घालायचा आणि त्याला सतत अस म्हणजे हलवत राहायचं.
म्हणजे ते स्पॅच्युल्यान हलवाय चना ग कारण म्हणजे स्टीलच्या ह्याला लागते ते
नाय लागते आपण ना आ बग क आपला ते चम वे हे मिळतं बघ
प्लास्
हा प्लाॅस्टिक चमचा हा त्या त्यांनी हलवायच प ते आणि सारखं क ढवळत राहायचं आणि ते ढवळून ढवळून त्याचा कनाय एक घट्ट सर असा गोळा तयार होतो. म्हणजे घट्ट असं होत ते मिश्रण आणि ते घट्ट मिश्रण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये साखर घालाय साखर घालून मग तो चांगलं एक जीव करायचं साखर घालून आता ती पण विरघळणार ना
म साखर किती घालायची दोन कप आंबरस म्हणजे च एक कप घातली तर चालेल ना साखर
कप किंवा दीड कप कारण आंबा तुझा जर गोड असेल तर तू एकच कप घाल आपण दोन कप हा दोन कप आपण आंबा घेतलाय तर एक कप साखर आणि जर हं बाग गोड नसेल तर एक थोडंसं वाढ वलस दीड कप अर्धा कप तरी चालेल.
हा
सगळं मिश चांगलं एक जीव झालं ना म्हणजे आपलं साखर वगैरे पण वितळून ते एक जीव झालं की त्यांच्यामध्ये त्यात आपण जे तूप घेतलंय ते उरलेलं- थोडसं तूप घालायचं आणि ती वेलची पूड घालायची. आणि परत एकदा ते चांगलं हलवायचं आणि तेज मिश्रण झालेलं कसं कळत तो मिश्रण ना असं कडे न कडा सोडायला हो सोडतं बघ.
हा
आणि त्यांचा घट्ट गोळा होयपर्यंत ते सतत असं हलवायचं त्याला
बरं म्हणजे त्यांचा पूर्ण एक गोळा बनवायचा.
तो गोळा घट्ट गोळा झाला किंवा आपण एका वाटी गॅस बंद करायचा आणि पट कण एका वा ह्याला ताटाला तूप किंवा तेल लाव किंवा तू ट्रे सुद्धा घेऊ शकतेस म्हणजे तुला जसा हवा तेवढा आकार येईल. तू ट्रे घेत लास तरी चालेल किंवा एका ताटामध्ये तूप लावून आणि ते मिश्रण त्यात घाल. ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये हा. घालायच आणि वरून आपण अ हे थापटून घ्यायचं ते मिश्रण चांगलं पसरव सगळीकडून एकसारखं कर आणि नंतर त्यावर लगेच तू ड्रायफ्रूटचे काप, असं भुरभुर त्याच्यावर.
बर बर.
आणि ते ड्रायफ्रूटचे काट हे केले म्हणजे, टाकलेस त्याच्यावरती कि लगेचच थोड्या वेळान थोड्या वेळ पण नको मिश्रण थोडस पूर्ण थंड होत झालं ना-
हा.
कि हलक्या हातान त्याची सुरी न काप कर त्याचे.
बरं.
आणि -खायला तयार आहे.
वा! इतकी सुंदर सांगितलेस ना मन आता इतकं हे झालेय असं वाटतंय ते की अस उचलून आता ते आपण बनवूत - तेच बघ.
हा बनव बनव, फक्त एक काम कर- अ. ही वडी जर हवा बंद डब्यात तू ठेवलीस तर ती आठ ते पंधरा दिवस टिकू शकते सहज.
बर बर, हो मी नक्की बनवते आणि तुला पाठवते ही बघ कशी झाली??
चालेल चालेल बनवून बघ आली मग सांग मला हा- हा हा. बाय ठेव.